हा.
तुमचा थोडा वेळ मिळू शकतोय का? फोन वर बोलण्यासाठी.
होय, होय, होय. भेट-भेटू शकतय.
काय नाय. अं, तुमच्या इथं. कुठ राहता तुम्ही?
मी व्हय?
हम्म.
कोल्हापूरमध्ये राहते.
कोल्हापूरमध्ये होय?
हा.
मग काय स्टुडंट हाईसा? का, जॉब करताय?
जॉब करते मी. झालय माझं शिक्षण. हा. हा.
त्याच तुम्ही, न्यूज तेन काय? बघताय का नाही?
नाही बघत. काय झालं?
न्यूज बघत नाहीसा
नाही बघत न्यूज
मग रिल्स म काय न्यूज येत इंस्टाग्राम बघतायसा का नाही युट्यूब बघतायसा का नाही आता काय चालूय कधी बघितलायसा का नाही
नाही असं एवढं काही नाही इस्टा वगैरे माझं काही नाहीये
आता आपल्या स्टुडंट लोकांचं प्रोटेस्ट चालू आहे आंदोलन चालूय ते बघितलासा का नाही दिल्लीत
ह, हा ते बघितलं की
म्हणजे तुम्हाला ते काय योग्य वाटतय का आयोग्य वाटतय म्हणजे पोरं करायला ते बरोबर हाय आणि आपलं सरकार असं करतय ते चुकीचं आहे असं वाटतंय तुम्हाला काय वाटतय ह्याच्याबद्दल म्हणजे पे पोरांचं पेपर लीक व्हायला पाहिजे का नको एकवीस पोराने आत्मह एकवीस पोराने आत्महत्या केली ना त्यात
हम, हम, हम शक्य तर लीक, लीक होणे म्हणजे चुकीचं आहे म्हणाय गेल तर
विद्यार्थ्यांची एक वर्षाची मेहनत जाते ना परत त्या विद्यार्थ्यांना आता जो एक विद्यार्थी आता समजा एक नंबरला आलाय मग त्याला किती ते दुःख वाटत असेल की पेपर लीक झालाय आणि आपल्याला परत हे परत सगळं करायला पाहिजे आणि परत टायमिंगला मी एक नंबरला येईन का नाही
नाहीये आणि केलेलं म हा मेन मुद्दा हा काय आहे कि त्यान केलेलं पूर्ण रिव्हजन वगैरे सगळी, सगळी असं काय म्हणत हा, हा मग त्या नेक्स्ट टाइम ज्यावेळी करतोय त्यावेळी तसं होत नाही पहिल्यांदा ज्यावेळी केलेला अस ना ते दुसऱ्या वेळी होत नाही म्हणाय गेलं तर हा किती आपल्याला कसं असतंय हा ज्याश सुरू होते त्यावेळी आठ दिवस हा हौसा हौसान जातोय आपण
हा
हो हा नवीन, नवीन आपलेला जसं आपण हे हो तसं नवीन काय तर, नवीन काय तर म्हनत आपण कसं तेवढ्याच दिवस आपण हे होतय नंतर, नंतर आपल्याला कसं होतय रोज, रोज कधी एकदा रविवार येईल कधी एकदा सुट्टी भेटल कधी एकदा काय होईल असं आपण कसं करतोय तसं होणार ते
ह आज आपल्या प्रधानमंत्रीन बोलल्यात सोडा आपण आपल्या नियमात कायतर बदल करू आपल्या नियमात बदल व्हायला पाहिजे आणि असं विद्यार्थ्यां ना शिक्षणासाठी जरा शिक्षणामध्ये जरा सगळं हे कराय पाहिजेत ना चांगलं पेपर लीक व्हाय नको पाहिजे शेवटी केलं तर पो पोरांच्या भविष्याच सगळं आहे ना
होय अ लिक वगैरे हे असं व्हायला नको होय लक्ष द्यायला पाहिजे
तुम्ही म्हणजे तुमच्या इथं कोल्हापूरमध्ये तेन असं काय प्रोटेक्ट चालू आहे की नाय लोक विद्यार्थी आंदोलन, बिंदोलन करायलेत असं काय हॅलो.
हा आहे आहे, आहे की चालू आहे चालूय.
तुम्ही त्याला काय प्रतिसाद देताय? तुम्हाला ते योग्य वाटते की अयोग्य वाटते. म्हणजे बरोबर वाटते की चुकीचं वाटते तुम्हाला ते. जे मुलं करायलेत ते बरोबर आहे. आणि सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
होय, सरकारनं तर लक्ष दिलं पाहिजेच. खरी या आत्महत्या वगैरे हे चुकीचं आहे. मुलांचं म्हणाय गेलं तर.
आता कसं असते अ त्यावेळी त्या मुलांच्या डोक्यात काय चालू आहे ते आप आपल्याला माहित नसते. त्य त्यांच्या मनाला का आप पण म्हणतोय ना, बरोबर आहे की, आत्महत्या नाय केली पाहिजे असं एक परीक्षा आपलं भविष्य ठरवू शकत नाही, आपण भरपूर म्हणतोय, तर त्या वेळेची परिस्थिती त्यालाच माहित असते ना. त्याने जे केलेलं किंवा काय? त्याच्या मनात काय? चला ए ब- किंवा त्याला किती मनाला लागले ती गोष्ट.
ते पण बरोबर आहे.
बाकीचं काय आपलं सरकार करेल.
ते तर आहेच फरक. खरं करेल, खरं कसं होतं हा बा कि असे अशा हे ज्यामुळं काय म्हणतात ते किती मुलांचं नुकसान पण झालेलं आहे? आणि हे आत्महत्या हे वगैरे कि ती म्हणजे लय हे होतय ना त्यामुळं -
मग तुम्हाला खेळ कुठला आवडत्यात? खेळ खेळता येण्या कुठलं आहे? क्रिकेट -फुटबॉल. असं खो- खो, कबड्डी.
हम्म.. आमचं शाळेतलं खेळ फेवरेट म्हणजे आमचं कस खो-खो. खो-खो आम्ही खो-खो का खेळायचं आवडीनं कि आपलं कसं असतंय शा. शी तास माहितीय ना.
अ पी. टी. चा तास.
हम्म.. पी पिच ताच मा - आमच्यात आमच्यात सगळ्यात- आमच्यात पी. पी. नाय आमच्यात सगळं सगळी सगळं काय असेल ते सगळे प्रत्येक गोष्टी ही शा. शी. किंवा काय असेल ते.
हं..
म आमच्यात कसं मी हौसन- आम्हास्नी ज्या हित तास म्हणजे काय म्हणतात ते आपली तासिका - टेबल. असतेना तासिका फळ्यावरती लिहितात बघा
म ताई आज मराठी तास सकाळी, मग दुपारी हिंदी.
हा म तस मग आम्ही कसं करणार? हा की शा. शी. चा तास कधी एकदा हा तास येईल. कधी एकदा आमची खेळायची ट्टी होईल आणि आम्ही कधी एकदा जाईन ह्या हिशोबाना आमचं कसं पोरीपोरीचं ठरलेलं असायचं ना ग्रुप न आज-काल मुलींच कसं असतंय, की आज आपण हा डाव खेळायचा. तसं मुलांच्यात आणि आमच्या मुलींच्या हा मुलं पण हा ते आमची भांडण व्हायची की, आम्ही पहिलं खेळणार मग तुम्ही खेळा.
हूं.. हूं..
असं आमचं चालू असायचं.
हम हं
ह आमच्यात खो खो आम्ही ले खेळायचं मुली- मुली परत, अ आमचं सर वगैरे मुलां इकड मुलांची टीम, इकडं मुलींची टीम. ठेवून ते आपलं हॉकी काय म्हणतात ते बॉल -बॉल फेकून?
हूं..
ते वगैरे खेळत होतो. असं खेळायचं, क्रिकेट आमच्यात लहान मामाची मुलं आहे थोडाफार आहे, मॅच वगैरे थोडीफार बघतोय मी.
ज्ञ म्हणजे कोण आहे असं ते? क्रिकेटर कोण आवडता क्रिकेटर कोण आहे का नाही?
हा कोली आवडतोय.
विराड कोली.
हा
त्याचं काय सगळ्यांनाच विराट कोहली आवडतोय सोडा, पॉप्युलर क्रिकेटर आहे त्यो आणि त्याचा खेळ पण चांगला आहे. सध्या आता परवा वनडेच्या मॅचेस झाल्या त्यात बी चांगला खेळलाय तो.
ह....
मग आय पी एल बघताय काय नाही?
होय बघतोय-बघतोय आमच्यात ते आमच्या घरात मालिका मेन फेवरेट आमच्या घरातनी म्हणजे मालि का आहेत आमच्या मम्मीच्या, आईच्या वगैरे मग त्यात मॅच मग असं असलं की जर आमच्यात तू-मी, तू-मी तु-मी असं चालू असतंय.
ते काय सगळीकडचं आहे आता तु-मी, तू -मी होतेच. कसं असतयं घरातल्या जेन्ट्स लोकांना हे आवडतं म्हणजे स्पोर्ट्स आवडतं आणि महिलांना काय आपलं नाटक, कार्यक्रम, मालिका, पिच्चर त्यामुळे जरा होतंय आणि कोण वयस्कर असलं त्यांना बातम्या बघायच्या असत्यात मग त्या त्यामुळं जरा होतंय तु-मी, तु-मी त्याला काय लक्ष देऊन काय आपण लक्ष द्यायच नसतयं ज्याला जे आवडतंय त्याज त्यो बघून दे. टायमिंग एकतर शेड्यूल ठेवायचं ना, आता जरा आपण बघायचं, थोड्या वेळानं जरा बाकीच्यांनी बघायचं.
आपली ऍड आली ना ह्या काय म्हणतात ते मालिकेला ऍड आली की, मॅचकडं जातयं. म तसं करत जरा बातमीकडं वळतंय. असं सगळीकडं जरा थोडं -थोडं ही हाय शेती हाय अस जरा, हा मिक्स असतंय आमचं.
हं. हं.. हं. मारे- वारे बाकीचं तुमचं कसं म्हणजे सर्व कुट कुटुंब एक,
एकत्र आहे आम्ही सहा वाजल्यापासून आ आकरापर्यंत आमचे काय म्हणतात ते आमची मम्मी वगैरे टी व्ही नाही सोडत.
होय, एवढं टी व्ही बघण- खर चांगलं नाही ते. ते तुमच्या ह्याच्यासाठी हानिकारक आहे. डोळ्याला त्रास करते. कानाला त्रास करू शकते, एवढा वेळ बघणं चांगली गोष्ट नाही.
दिवसभर कोण नसतय ना घरी आम्ही. आम्ही सगळीच जॉबला जातात, जॉबला जाते त्यामुळे आमची- मम्मी जॉबला जाते, भाऊ जातो, पप्पा जाते, मी जातोय. सगळे आम्ही जॉबला जातो त्यामुळेून आमच्यात दिवसभर टी व्ही बघाय कोण नसते. तेच.
हम् म्हणजे दिवसभर कामाचा थकवा घालवण्यासाठी तुम्ही टीव्ही बघताय का सगळेजण? चांगला आहे म्हणजे एक आनंद क्षण टी व्ही बघायला तुम्हाला.
हम्म आमच्यात कसे आहे माझी मम्मी, मम्मीसाठी आम्ही काय म्हणतात ते- एवढी टी व्ही आमच्यात नव्हती, अगोदर होती छोटी आपली जुनी. मग आमच्यात मम्मीसाठी आम्ही नवीन टी व्ही घेतल्या.
हम्
तिला लागत्या म्हणून, आमच्यातल कोण- आमच्यात टीव्ही वगैरे कोण आम्ही बघत नाही आम्ही बघतो ते सगळे आम्ही मोबाईल. पप्पा मोबाईल बघत बसतात, मी मोबाईल बघत बसते, भाऊ मोबाईल बघत बसतो. बाकी ती दिवसभर आमचं काही नसते संध्याकाळसाठी आमच्या मम्मीसाठी रि- चार्ज मारायला लागतो, साडे तीनशे रुपयेचा. आमचा तर रिचार्ज फोनचे रिचार्ज, सगळं त्यांच्यातच आमचं थोडंफार जातय.
चांगला आहे, चांगला आहे. मग तुम्हाला आमच्या संग बोलून कसं काय वाटलं?
हम् छान वाटले सांग माहिती सांगितल मभारी वाटलं.
तुम्ही पण आमची, मी पण तुमची माहिती शेअर- त्याला असा, त्यामुळे पण आम्हाला आवडलं, चांगलं आहे. असंच आपण कधी बोलू परत.
हा ठीक आहे, ठीक आहे. चालतय.
सध्या, मग ठेवू शकतो का मी फोन?
हा हा चालतय, ठेवा ठेवा.
ओके.